बाईोस बोलल त वर गेली बॅगेली वाटतस बोल
बा बाब ना
बाबा न आज्जीने कोणीच आ त्या पोरी काय केले ते पोरीशी तर बोलावं ना काहीच नाही नको तटयच आवडला विचार
त्या
अग पहिले जुन्या फ्लॅट वर गेले होते ते जुन्या फ्लॅट वाल्यानी सांगितलं इथं नाही राहत मग त्यांनी फोन केला
केला कुठं राहता म्हणून मग ते स्वतःने गेले तर प पुरीला पाठवलं त्यांच्या घरी तेवढ्या घऊनण हकोबाज
नाही छोट्या फ्लॅट वाल्याला मग छोट्या फ्लॅट वाल्याला काल फोन करायचा होता ना मग त्याला त्यांनी ते सांगत होत ना
तू बोलू का म का हो गेले
पोरीन काय केलं ना त्यांना समजायला पाहिल ना एक शब्दा पोर बोलली बोलले असाल ना मामा ब म्हटले असाल प ते बोललेच नाही काही उत्ार नाही इ का
म्ह एवढ्या वाट आमच काही घणार नाही नाही क वागत असत सजत ना कस वाग अरे तू मग एवढं काही तटणार ना आधी त स चं आजीोक आजी जेव्हा बोलतव्हा तरी आजी काय केलं हा त्ये नाही केलं बाया आपल्याला काही न के
घरच्या ना केल आपल्याला काही नाही केला बाई आता तुमच झालं तुम्ही काय करणार आहे आम्ही आता झोपायला जाणार आहे बगा का बरं पुढ जायचंय नाही विचारल
झालंण नाही ज दोघयचंय दख ला एवढ बा बयची सवय नाहीय नाही वाज वाजली कुठल कुठ कुठ त्या बकरीला आन तेनी बोलुन डोक्याचावर आता नाही ग बाई आता दुपारी झोपायच खाली बसू दे कि मग नाही ग बाई तिले घान घान बोलते तर तिला काय बोलायच वलन नाही गप्प बस हा का हा ले घान की एड इंजय भा धली हो कि, बघितली किती खोट
ऐ तुम्ही आयकच नाही परवाच्या दिवसा काय शाळेची वेळ होती ना आओ काय सांगू तुम्हाला अ त्याची वेळच आहे काही होती.
खतरनाक आहे आजी
म्हणजे तीच्या आईपेक्षा ति खतरनाक होय कि बेकार आहे बाई त्याच्या घ जा त्या डोक्याच कल्याण झाणार
डेनजर आहे की ले डेनजर पुरगी आहे ती त्याच्यामध्ये सांगा ती तीच्या आजीला नाही सोडत ती तीच्या आजीला नाही सोडत तुला काय सोडणार आहे
एवढं तेल काय टाकलं ते छोट
कामा तेल बाई ते कशालाही वापरत ते काय करत थोड त्या दिवशी मी थोडस तेल घेतलं काय बाई बाई एवढं बोलली एवढं बोलली की बस
ते खल एवढं ते खत का एवढे माणसं जेवायचे परत फराळाचं करायचं लोणचं आहे का
पुरी बिरी करणार आहे का बाई होय ओ करणार आहे बाई
मला नाही आवडत ग ती पुरण पोळी ग तुचासाठी
मला पुरणकोळीच आवडत नाही ग
जाऊ दे ग तेल आहे का हे काढून घ्या ना ते तेल सळ
लेय वास मारायला ओ आ लेय वास मार
काय गुलाबजामच काय करते बाई झालय नाही ना
कंटाळ आला ग बाई मला कंटाळ आला मी तर माझ्या भावाला बोलवती त्याच्याशी डोक लावती काहीतरी करती आता त्याला म्हणती
आवाज तिला विचारते कुठ आहेस ते. कोणती? हा कोमलची केली बाई आम्ही तिचे दोन पोते विना विसाय काय बोलत ते निसायचे होते आम्हाला वाटल कि पंचवीसच पोते
ती नंतर परत पाच पोते वाढले. तिला म्हटलं बाई जावू दे उद्या बिद्या करू. आता नाहि काही लई रात्र झाली बारा वाजले म्हटलं. परत मोबाईल खाली राहिला तर परत दुसऱ्या दिवशी शिव्या भेटतील.
त्यापेक्षा म्हटलं काय करा दे बाई ठेवून म्हटलं. हा बाई जाऊ दे बाई मी असं लोड नाही घेणार पोत्यांच जितकं व्हील तितकं.
तीस तर तीस करू हळूहळू. पण जशी पूर्ण कंप्लीटच करून टाकू. अग बाई आजकालच्या जमान्यामुळे इंग्लिश माराव लागत. पुरा करावा लागलं नाही ते अगं आमच्या शेजारच पोरग आहे ना ते थोडं थोडं इंग्लिश मारत ना मग त्याच्या समोर थोडीशी इंग्लिश जाडाव लागती. त्याला तर काही येत नाही तर काय म्हणत माहिते का कंपेरिझनला कॉम्प्रोमाइज कराव लागत म्हणे म्हणलं अरे कॉम्प्रोमाइज वेगळं असत कंपेरिझन वेगळं असत.
म्हणलं येत नाही तू बोलत कशाला म्हणलं श शिकला नाही तर नको बोलू कोणाला काही त्याचा अर्थ समजून घे मग बोल आणि त्या नगरपालिकेला बोलली
म्हटलं काय बोल बाई काहीतरी बोल बोलतरी बोलताच येत नाही ती थोडी लागली तिचा नवरा लागला ती नाही तिचा नवरा लागला. नाल्या काढतो ग तो पैसे भरून दिलं तिने बरवलं त्याला तर दारूपीत पण तर दारू पीतो मारहाण करतो हा लई मारतो बिचारीला लई वाळून गेली ग जेवत नाही काही नाही बाहेरच सर चरती फक्त तिला बाहेरच द्या तिला लगेच चरायला लागत. काल बाई तिने आणले बाई अनारसे. मी एकच घास तोडला मला ते जाडे बदडे मला नाही आवडले. मी देऊन दिले मग म्हण तुझ उष्ट कोण खाणार म्हणले काम कर तोडून देते खाऊन घे तर पोराने चार खाऊन घेतले.
तर असं कस तरी व्हायला लागलं ना नंतर म्हणे कशात तळाले कशात नाही म्हणे बाई घशात कस तरी हुन राहिल म्हणे तुपकट तुपकट लाव राहिल कशात म्हण सगळ तुप तुप होत मग तो बोलला
ते कमी तेला सगळ तोळला असेल म्हणजे शंभर एवढ्या ढ्या तेलात म्हणून ते तस झालं असेल तेलात तेल बी झाडच नव्हत वाटत आणि नंत तर माहितीच नाही कि
मटण खाऊन आली वाटतं विचारलं वाटत काय ग बाई म्हणे तुझी हात तेलकट का बर आहे म्हण मटन खाल्ल फांडपणी ओडल म्हणे तुझ परत जर मला समोर त्याच हात घेऊन आली तर मला ती समोरची घकूनच आवज द्यायची बड्डेला आवडते मटन खायला याच्यायला आवडते मी पळून जायचो म्हणे कारण त्यांना माहितीच नव्हतं मी मटन सोडलेलो होत म्हणून दिवस पुरा दिवसभर मी त्यागल्दीत आलो नाही म्हणे रात्री आलो म्हणे ते ते नव्हत म्हणून आलो म्हणे
दीड दीड दोन महिने वर्ष झाले म्हणज सोडलं म्हण नाही मी ते सगळ सोडून राहिल थोड तंबाखू आता त्यानी विमरची पुडी सोडली आणि त तंबाखू
जावू दे बाई ऐकत नाही ते पोरग कोणाचं
वाज्रती येते रात्रीच. ही बाई एवढ एवढ काम करतआणि बसायला लागत सगळ्यांना उठवून देते खुर्चवरून मग काय
शंर मळ मी पाक करायला मी ठेवलं तिने फक्त अ अस अस अस असं केल अस अस के त्याला का ते लाग लागत बाई हे असं घड चालूर होत आणि सेल संपलो नाही आमच्या घड्याचा एंट्री कधी झा हे चांगलं सेल बाजूला काढून ये चालतय आईमवला तला खाली नाही नाही येऊ राहिलं क खाली
किती वाजले आता अडीच वाजट
हा अडीच ला दोन मिनट बाकी चल प येते मी जात ठेवते फोन बी चार्जिंगला लावते च ठेव का फोन बाय बाय बाय बाय म्हण बाई बाय.